हा हा बोला तई झाला आ झाडधूडचा टाइम झाला
हो आता संध्या काळ झाली तर आता झाले कामाात
हा चालले आता एक एक पुढे पुढे आ आधीच्या आ झाला आता आता झाड
हो का हो आता काही ना काही काही ना काही चालूच ठेवायला झाली संध्याकाळ म्हणजे आपली ड्युटी सुरु झाली
ग काम तर कराच लागतात
काम तर करायच लागतात हम्म आपल्याशिवाय आता कोण करणार काम
हा तेच ना हो आले कामात सुटतच नाही
होा बरोबर आहे
हा, हा मी तुम्हाला कालच करणार होती कही करणार कलतो हे आला त्या म्हटलं जमलं
जाणार नाही त्यांचा कॉल मी दुपारी म्हटलं म्हणजे तं मला चांगलं नाही वाटलं रात मी तुमच्याशी बोलली म्हज तुमच्या सुनी सोबत हा नाही म्हणजे कसं नाहीय कसं त्यांनी आपलं काम केलं तुम्ही माझ्यासोबत बोलल्या माझा टास्क समजा एक झाला मग रात्री मी तुमच्याशी बोलली नाही मी वाटलं की मी सकाळी कॉल करीन तर मग तुमचा मिस आला होता तर मग त्या वळेस माझ काही उचलण झालं नसता पाहणी असल्या कारणाना तर म्हटलं मंग मी नंत मग कॉल करून सांगितलं की ताई मी जेवण घेऊन झाल्यानंतर मीु्हाला नंतर कॉल करत
हो हो आलता होते आता ते मग हे असं सांगा किती चांगलं वाटते अ तस िती आपुल क समज कि चांग वाट
अस आस हाय का? हो ये पण
हम्म तू म्हण प्रामाणिकपणा आहे ना या शब्दात
प्रामाणिकपणा दाखवा काही नाही आ आता काही नाही, राहिलं कधी काय होईल ते सांगता नसत येत?
नाही नाही तरी तुमच्यासारख्या नाही, भेटल्याबर मी तुमच्या खालीच भेटले आम्हाले ह आहेतच सर चांगले आहेत, पण तरी तुमच्या इतक्या अन् माणूस चांगल्या नाहीत. तुमच्या आम्हाला लय आठवन येवू राहिली बोलण्याची, सगळ्याची हा हा मग मीच सांगू राहिली हिंगा आता आम्ही तर, एक मिनिटात तुमचा कॉल उचलतो कोण? ताला ताईचा कॉल, अन् तुमचा जरी आला असता ना् मी तर तुम्हाला हेच म्हणणार की ताई लाव ना असं ह पण मग ला हे कवा लावूनच अलती माय सुून ते आई त्या ताईचा, कॉल आलाय म्हटलं मग दे बाई उचलून
हम्म
तुमचं काय चालू हाय?
आता हम्म. जास्ती खेलं की थोडं चांगलं वाटतं, मस्त चांगली हवा चालू आहे थंडी हा हा फ्रेस वाटते असं संध्याकाळ झाली की, पियाव वाटलं थोडस मोगऱ्याच झाड लावलेलं हाय अमच्या दारी इतक चांगला वास येतो ना मोगरेच्या झाडाचा लईच ताटीत खूपच चांगला वाटला, रात्रीच्या वेळेस तर खूपच येते.
रात्री, पहाटे
पहाटे पहाटे, सकाळी उठल्या बरोबर म्हटलं मस्त येत
हो ना ना आमच्या इथं होतं बाई लावलेलं, पण मग ते की त्याच्या त्या काळ्या अळ्याने तित होती.
हा हा हा हा ते नंतर येतात ना नंतर येतात ना ते आता थोडी ना येत असत
नाही त्या यात दिवाळीच्या वेळेस
हा दिवस
पण मग ते आमच्या घराच मागून होतं की नाही तर मग ते शेजा्याला त्रास होते ना त्याचा
हाव का नाही मागून असल कधी तर मग त्रास होते बरोबर आमच्या घरात येत तात मंत
हा मग ते का आप आपल्याला आपण चांगला नाही मग आपल्याला का त्याच दुःख नाही वाटलं पाहिजे कोण त्यांनीही लहान लहान मुलं आहेत तेत बाबा आमच्या मुला सल्या याची जर ताप आली ना तर लवकरवर बत नाही म्हटलं बाई तुम्ही तसं म्हणता आम् आजच झाडपडतो तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला त्रास द्या म्हणून लावलं नाही आम्ही म्हटलं बा सगळ्या आपल्या चौकातल्या बाहिले त्याच फुलं मिळतात पण त्या मत नाही आमच्या लहान मुलांना त्रासात म्हटलं काहीर आपू काय ते इल अस भांडण म्हणून नाही मस्त म चांगल्या मनान सांगत म्हटलं काहीच हरकत नाही तुम्ही आम्ही. तुम्ही सांगितलं नाही आम्हाला त्रास होती आम्ही आजच उपटून टाकतो ते.
हो बरोबर आहे बर मग एखादे कोणी असते तर तुला काही तुझ्या काय घरात लावलंय का आम्ही.
नाही हो बाई पण मग, पण मग मला ऐका ना लहान लेकरू अन् ते हीच्यान जर लेकाला पॉयझन झाल काय सांगता तिथ काले कोणाला त्रास देऊ म्हणते काय त्रास करा तरी
करा लागते बस बाकी काही याची गरज नाई.
कि सगळं आणि रात्रीच्या वेळेस म्हटलं सकाळी उठल्या आम्ही काही आमच्या घरच्या कधी कधी कोणी सकाळी उठलं उठले तर बाहेर जात नाही गेट उघडत नाही समजा एकदम बाहेरच आहे ते झाडांना तर म्हटलं मग बाया तोडूनही न येत हो त्या आता काही म्हणत नवत आम्ही जाऊ दे्या बरे नेले ते आता देवाला साहेब
मग मिसाजी म्हणतेस ना आपण झाड लावल समोरच्या जर फुल वा्हायला की आपल्याला पन्नास टक्के आपोआप मिळतात
हो ना बरोबर आहे
तुम्ही शिवपुराण ऐकत असां ना?
हो शिवपुरण तर आमच्या गावातच होत बापरे मी तर पूर्ण दिवस गेलेते नाही टी. वी. नाही अस याच्यात होत आमच्या हॉल आहे मंदिर आहे तिथं अ म्हेता शिवजीचंच मंदिर आहे तिथं होतं शिवपुराण स्वरूप हम्म दिवसभर आम्ही जातलो गुढीपाळवायच्या वेळेस नच होत ते त्या वेळेस तास मिळाला होता ना आपल्याला तेव्हाच ना मग मी ते कोणत्या ताईसोबत शिवपुरांच्या जवळच बोलत होते ब्रेक होत होता मदतला दहा मिनिट मग त्यांच्या सोबत बोलत हो ती मग माझा पण कॉल करून घेत होती मग त्यांना सांगत होती की संध्याकाळी कॉल करीन संध्याकाळी बोलीन तर हो तर मग संध्याकाळी बोलत होती रात्री मग शिवपर्यंत च गोष्टी आमच्या
हो ना, ना ह ना
हा दुसरं काहीच नाही
हो बार बर
यती पण खूप चांगलं सांगतात जर भाई जवत खूप स्वतःय म्हटलं मनोभावाने प्रार्थना कराला लागते फक्त ब असता काही देव मारत नाही मला हे जा ना न द्या तेच द्या अस नाही जे असलं ते फुल नाही त्या फुलाची फकडी पाहिजे फक तर बस
विश्वास आणि श्रद्धा त्याला काही नाही पाहिजे आपल्या जळच तोस्त आपल्याला देणार आहे
ते आपल्याला ज नाही तर काय तर त्याच्याच त जळ भरपूर आहे
फक्त काय करा चांगलं करा चांगलं पाहा चांगलं बोला
येस ना मग आपल्या काम जे आहेत ना येस दिसतात ना मग ते आपल्याला नाही दिस
कच हा कणाच खराब नकाणी किती आप खराब कर आप त्या म्हण करा त्या खब करू शला म्हणून दिले की याच खराब हो
आणि कोणाला वाईट रस्ता दाखव नाही
हा बस बस बस यातच देवायवत आहे असं काही नाही देव खूप देव करतो खूप देव करतो मनच चांगली असत काही अर्थ आहे काय
म्हवा पाव अशी गोष्ट
सांग आधी जसं जस मी म्हणतो ते चुकीच आहे काय हा नाही तर मी खूप देव करतो एवढा देव करतो समोरच्याचा निराम मना का
आमचं त्याच्या बद्दल नियतच नाही चांगली
हम काही काहीच कामालत नाही नाही केला चालते त आपण हा आपण तर या या उद्देशाचा आहे बा कोराला फोटो उगरना फोटो आपलो असं आहे आणि आपला तसं आहे चालता खेळी मिळी देवाय
हो माझही तसच आहे चालता बोलताच आहे देव
आपलं आता ज्या आपल्या पक्षी कामा होती त्यावेळेस आपलं घरातली ह सेवा करण होती आता आपण थोडंसं रिलॅक्स झालो तरी आपण सुनील त्रास देत नाही सुनी म्हजे पोरगी सम
नाही तर काय तर मग तेच आता आपली बोरगी म्हणजे काय ते एक पैस आहे ना ते एक बोरगीस आहे ना कोणाची म्हट म्हे आपली झाली ते आपली समजा
हा मग आता आता आता आता तुम्हाला हा तेच नाव सांगा बा मग असं आहे ना मग आमचं कसं ह ग आमच सासुणीचं नातं कसं आहे ना मैत्रीिणीसारखं
हा नाही तसच पाहिजे
आज सुनी आली तीन चार वर्ष झाली मग आमच्या सुनीून मला असं एक मिनिट सांगा ना गंमत रुसवा फुगाणी गंमतचा
हम् तेच पाहिजे ना मग कस आहे काही काही गोष्टी चुकल्या तर कधी समजा सहन करणार आप चुकत तुम्ही असाल तर तुमची गो चुकत
हा मग त्यास चुक ह चुकतातच ना पण मग काय ते त्याचे हम् हम पण मग ति ताजे तानी म्ह्हायलाग मग त्याच्या अर्ध एका ता दो त चार ता दुसऱ्या दिवशी बेटा तुझ चु चुकलं होत म ते म्हणते आ तु तेव्हा को म्हटलं म्हटलं तेव्हा तझी मनस्थिती नव्हती मी जर तुला तेव्हा म्हणतच ति तर तू जर मला
सांगाची पण एक पद्धत पाहिजे म्हटलं जसे तुम्ही सांगता आ कसे
हा तेच ना आपल्याला समजतेच की इथ तुसऱ्या दिवशी मला हो काई ना कागं कारचन तू तर ते करणार होती पण मला तू केला पण मला काही आवडलं होतं मग ते म्हणती की काई तुम्ही तसा तेव्हा कोणी म्हट म्हटलं बाई तेव्हा तुझ मनस्थिती देतील त एकदम आनंदा के होत त्याच्यावर मी का तुझं हे करू नाही म
कधी कधी आपण ोड्या यान केलं प्रेमान समजा आणि आवडलं नाहीम्
मग ते तिच्याच लक्षात येते काही ते काल तुम्ही म्हटलं नाही काही मला पण हे काही बराबर नच झालं व्यायला काांचन मला त्याचेळेस समजलं तर पण मग तुला रागेत असता
नाही मग हे प किती समजदार सासूच्या गोष्टी आहेतठ ह की आपल्या सोनीच जस की पाळतात
नाही ना मग चालवा लागते ना बाई आपले आपल्याला ते आयुष्य तिच्या आपल्याला आयुष्य तिच्या संघ काळावा लागते ना
अवलंबूनव आपण मा काय मातार पण पूर्ण समजाता तीचारच अवलंबून
सांगा म आणि झाला आता एकटीस सुना आहे का आता एकच ह माझ मी सांगतो एकच मुलगा आहे सर्वतीच आहे मग आपण आपण जर हित तिच्यासाठी कोणालाो ति साधू सादू करतच चिं काही अर्थ हा तिले का ह तिले उपकार आहेत का मग ते हा अ थांबा थांमा हित हित करूला तिच्यासाठी हितकुरासाठी करूय ना तिच्यासाठी
ठीक आहेथटि लावून ठेवलं सगळं
ह पण मग त्याच्या त्या ते ते प्रेमानच नाही तर काही अर्थ आहे काय ते ते तिचं आहे ना तिने समजून सांगायचं बेटा हे असं असं आहे पण तुला नशीन पटत तर राहू दे माझं काही बिघडत नाही हे तुझं आहे आता तुला पटत असेल तर पाय बा समजा तुला जर आवडत असेल तर असं माझी इच्छा आहे अशी तु नस तुझी इच्छा नसेील तर मा का त्याच्यात असं हे नाही कि बा तू असं मी म्हणतो तसंच कर हा जबरदस्ती करून यात नुस हा यात नुसकान तूझऊन राहिला पण तुला समजत नसल तर कर मला काय ते माझं झालं कोणत आता मुलीचंही लग्न झालं मुलाचंही लग्न झालं आता हे तूच आहे
हा आणि जे करशील ते तूच करशील चांगले करशील समजा घरासाठी तर तूच करशील आणि तुला वयाटी करायचं असत तर तूच करशीलन बाकी काही नाहीय तूच आहे सगळं काही आम्ही तुझ्यासाठी कमावून ठेवलं की आमच्या सुनीसाठी आमच्या पोरासाठी राहिलं पाई
सांा बन तुला जर वाट नसेन तर तू कर ब आम्हाला काम्हीुक टुक पाह आमला भेट ते तू जल आहे तेतलग तू तू पुरते आमले मग तू पाहून घे
हा बरोबर आहे नाही नाही नाही नाही ऐकलं तर हो बरोबर आहे काही लोक असतात ती ना की नाही पटात आपण किती के सांगितलं तर नाही पडत असते काही जणायले
स किती चांगलं आणि ते जर वात्र वागलेत काय टिकतं का आपण
हो हो नाही टिकू नाही शकत आपण किती कि डोकं फोडू फोडू सांगतला तिची जे बुद्धी असते ना ते कररा दसतते असं आणि ज्या वेळेस ना आता तुम्ही पद्धतशीर आपण चांगलं असलं ना तसून आपप आपली च राह म्हट आपण जर कधी वासरटवाने बोलल हो सोनीसोबत तर ती आपलीपेा शिल्क होते
ते आपल्याच त्यान वाया जाते ते धटवते ना धटवते धट जेवळं सुनीच्या नांदी लागत तेवढी ती टवते नंदिनी लागलाग ति प्रेमाने सगय लाग प्रेमा जर ऐकत नसेल तर मग सोडून द्या लागते हा हा समून हां सांगाय लागते ना ते जर ऐकत नसेन तर सोडून द्याय लागते मग ना आईला जा आहे
आईला नाही मग बरोबर आहे पण मला नाही वाटत की आता तुमचं कसं आहे की तुम म्हणजे तुम्ही खूप वेगळ्या ह तुम्ही तस सुना मुलीमध्ये काही फरक ठेवत ना तर तुमच म्हटलं कधीच चांगलंच होणार
काहीच कमी नाही ते सांग माझ्या मुलीं आपल्या घर रुप द्या लागत नाही फक्त जे साडी चोडी आपल्याेमाची आहे क मला त्याच्यासाठीहीूनून त मा प त्या त्या त्याला भरपूर आहे फक्त त तुझ्याच्या त ते खूप शानी आहे बर पण कायले खोट मला शिकले.
के म कॉल कॉल करता करा मग हा.
हा ठीक आहे ठेव ठेवत मग काय.